हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोलते
आवाज यायलाय काय
होय हो यालाय
हा काय तरला
काय नाही बघ बस जोय तू काय करायलास
काय नाही मी पण बसल
हम्म आवडली काम
होय आवडली की तुमची
होय आवडली की
हा
जेवण वगैरे झालं काही नाही चहा नष्टता
होय झालं तुमचं छान असत ते झालं काही नाही
होय छ नष्टा झाला आता थोड्या वेळने जेवायचं
हा हा
हम्म
आणि काय डेकोरेशन ते झालं कि नाही आता गणपती यायलाय
नाही अजून आता सुरू करायचंय
हां हां
म्हणजे यावेळी जरा वेगळं करायचं आहे ज तर महाराजांचं मंदिर वगैरे करायचंय
हा हा
त्यामुळं आता लवकर करायला घ्यायचंय अजून महिनाभर राहिली गणपतीला
हा हा
तुमचं डेकोरेशन
आमच नाही आ त काही तयारी नाही आली
तुम्ही काय करताय म्हणजे वेगळं करताय काय नाही
हो हे करतोय की दरवर्षी कायत काय तर वेगळां असत आमचं
हम्म आमचं पण गेल्या वर्षी अ ह वारी होती पंढरीची
हा हा
आणि मग आता ह्या वर्षी म्हणजे सगळं दत्त महाराजांचं य ब्रह्मा विष्ण विष्णू महेश परत अशा वेगवेगळ्या झोपड्या त्यांना जेवायला वगैरे वाढताल असं सगळं करायचंय.
हा हा.
म आणि काय असते तुमच्या इथं गौरी वगैरे?
गौरी तेन असतात की आमच्या इथं आम्ही म्हणजे असं पाना फुलांच्या चालततेय तुम्ही कश आणताय गौरी?
आमच्या पानाफुलांच्या नसत्यात अ मुखवट्या असतात आमच्यात उभारलेल्या गौऱ्या असतात.
हा हा मग कसं करता येते मुकवटे वगैरे म्हणजे काय काय असं असते त्यांचं?
म्हणजे गौऱ्या अणायच्या दिवशीच मुख पण आणायचं ते त्या दिवशीच पण म्हणजे तुम्ही कस पाना फुलांची असते त सकाळी आणताय ना ते आम्ही संध्याकाळी काळच आणतोय घरात मग सांध्याकाळच आणल की त्यांना म्हणजे आल्याला नैवेद्य वगैरे करून दाखवायचा भाजी भाकरी असा त्या दिवशी. मग ते दाखवलं की रात तरी अ दहा म्हणजे नैवेद दाखवून एक दोन तीन तासाांनी साडी वगैरे नेसु वाला घ्यायच मग त्याला स्टँड असतात ना खाली?
हम्म
स्टँड वर पहिला पूर्ण साडी ते नेसून घ्यायची ज्वेलरी घालायची वेगवेगळी
हा.
आणि मग त्याच्यावर मुखवटे लावावे लागतात ते पण मुखवटे परफेक्ट लावा लागतात जर आपण हालून नाही चालत.
हा हा मग बसतायत बसत ते नीट मुकोट आहे म्हणजे हलत ते नाही नवे?
होय बसत्यात की. आणि दोन गौरी्या असतात दोघींना पण सेम करायला लागते.
हा हा म्हणजे सगळं सेमच काय साडी तेेन सगळं?
हा. साडी म्हणजे सेम वेगवेगळ कलर असला चालतात पण सेम
पण सगळ एकाच टाईपमध्येध्ये पॅटर्न एकच.
हा सगळं एकच अस करायला लागते. आणि पण पुढं सगळं म्हणजे गौरीच्या डेकोरेशन सा ते भरपूर साहित्य लागते असं म्हणजे थोडं काय भरपूर आपलं म्हणजे डेकोरेशनचं जे काय असतं ते पण ठेवायचंच. आपलं म्हणजे बैल वगैरे असतात फुलं वेली अशा म्हणजे सगळं ते ठेवायचं परत अ अ आपलं फराळाचं करायला लागतय. दिवाळी जे जे करतोय ना आपण चकली चिवडा लाडू करंजी परत वेग
म्हणजे ते सगळं आणि तुम्ही गणपतीत आणि हे सगळं कर
करतोय होय करायलाच लागते पुढं ठेवायला.
करायला लागत असेल.
हा गौरी मध्ये काय तर थोडस करतोय लय करत नाही तेवढंच.
हा दिवाळीत पण जास्त करायला लागते नाई म्हणजे द्यायचं वगरे असत लोक
आणि बिकतच थोडं बाहेरच आणायचं मग पुढ ठेवायला. खाज्या पेढ बर्फ्या जरा वेगवेगळ्या. बालुशाही.
हा म्हणजे दरवर्षी असं काही तर वेगळं वेगळं असं करताय काय डेकोरेशन?
हा वेगवेगळं असतंय गेल्या वर्षी ते विठ्ठलाच होतं. त्याच्या गेल्या वर्षी महादेवाची पिंड वगैरे केती खाली कापूस ठेवून त्यात गणपती बसवलेला. म्हणजे असं कैलास पर्वत मध्ये जस असतंय ना? तस गेलत हम्म. मग ह्या वर्षी जरा असं वेगळं करायचंय मग त्याला लागून त्याला महिना जाईल करायला.
हा.
हम्म.
आम्ही पण आता चालू. म्हणजे आम्ही पण आता एक चार आठ दिवसात चालू करायचो कारण की आमचं पण खूप जास्त आहे ना.
ह.
काहीतरी यावेळी आम्ही पण डेकोरेशन वेगळं करणार आहे.
होय का.
हा.
तू आता ह्या वर्षी असतील नाही तर गणपती लाब नाही तर तू नसतस.
होय मी नसतय आता या वर्षी आहे की इकडंच.
हा म्हणजे तुला या वर्षी एन्जॉय करायला मिळते.
होय एन्जॉय करायला मिळते यावी.
दिवायला पण असतील की.
होय या्यावेळी दिवाळीला पण आहे मागच्या वर्षी दिवाळीला नव्हतो पण आता ह्यावेळी. दिवाळी दसरा परत गणपती सगळ्यांनाच आहे आता.
हम्म मग तुम्ही. तुमच्या म्हणजे गौरी उभ्यागरे करत नाही काय म्हणजे त्याला साडी वगैरे मिेसवत नाही.
नाही नाही नाही नाही. म्हणजे आम्ही फक्त पानापुलाच्या आणत ते तांब्यात नाहीतर कळशी तस. घालून आणतोय कण मग त्याला इथं आल्यानंतर. तर मग त्या घरात वगैरे घेतोय स आत मस्तपैकी आणि मग तिथंच ते. पूजा वगैरे म्हणजे त्याला हळदी कुंकू लावून मग त्याची पूजा वगैरे करतोय. बग ते ठेवलं क नाही एक पाटावर नाहीतर कशावर मग रांगोळी वगैरे काढतोय. मग काय नैवेद्य वगैरे दाखवतोय भाजी भाकरी हात अससं. ज्यास मुकुट वगैरे असत त्या आम्ही हे करत नाही
होय का प्रत्येकांच्यात वेगवेगळ असतय म्हणजे कुणाच्या पाना फुलांच्या असतय कोणाच्या मुकुटा ज असत परत आमच्या इथ तर म्हणजे भौगधिकांची कसा आहे अशी म्हणजे मातीला का नाही असं तयार डोळे नाक वगैरे केले एका आमच्या आपली हा वाटीला चहा चहाची वाटी असते का नाही आपली त्याला असे डोळे नाक वगैरे केले आणि तसच तयार आहे मग ते त्याही दिवशी काय करतात तांब्यावर म्हणजे ती वाटी घालतात त्याला छोटी अशी म्हणजे साडी वगैरे तयार आहे तेच बांधताना आतंत प्रत्येकीित म्हणजे वेगवेगळं असते
हा
मग तुमच्यादा का म्हणजे इथ मग आणि काय असते
काय
तुमच्या इथं आणि काय असते म्हटलं असं वेगवेगळं काही असते काय नाही इंटरेस्टिंग
काय नाही वेगवेगळं म्हणजे तेवढंच ते असं
हम्म आणि शंकरुबाळ वगैरे असतय का नाही
हो शंख्रोबा असतय शंकर्रोबा असत तुमच्या इथे शंकरबा असत का नसत
नाही आमच्यात नस्ते आमच्यात दोन्ही गौरीच असतात आमच्या शेतकरी असत एक गौरी असते आणि एक शंखुरबा असते
हा हा
असं म्हणजे शंकराच असं मुखवटा असतय आणि त्याला कपडे घालतत हम्म
आमच्या इथं, सर्व काही पाना फुलांचच असत. त्या म्हणजे असं मुखवटे वगैरे, आमच्या म्हणजे अजिबात च
हा मग, गणपती म्हणजे एकच असतेय, काय वेगवेगळ ठरवताय तुम्ही?
अ म्हणजे एकच म्हणजे कस,
म्हणजे एकच पॅटर्न, असा दगडू शेट वगैरे असतोय, का वेगवेगळ्या असतात.
नाही, नाही वेगवेगळा असते की जरा,
होय,
होय, होय,
आमच्या इथं म्हणजे, आम्ही तर आता तीन, चार, वर्ष झालं एकच ठेवल्या, दगडीूशर मूर्ती.
हा, हा म्हणजे एकच, ठेवली की बरा पडतय, म्हणजे एकच काय, आपल्याला म्हणजे त्याला गणपतीसाठी, काय पण
कसं, एकच पॅटर्न ठेवलाय ना, दोन फुटीचा असतोय, मग त्याला आम्ही वेगवेगळं, म्हणजे असं चांदी करायलोय पूर्ण गणपतीला, अ, सोंडेवरची झालर, परत कमळ केल्यात. हा आणि मुखवटा केला, म्हणजे किरीट केले त्याला वर, हॅलो? हॅलो? हॅलो! हॅलो!